हा पाय गेल काय? हा -हा अस बूजया थोड ब काय कराय झालं हॅलो
हॅलो
बोल की हॅलो आवाज येईना - झाल की
येतोय का?
हम्म यायलाय ना
मला वाटलं तू काॅल लावतो का न म्हटलं
नाही मी लावणार होतो हॅलो
हा मग
म म्हणलं पाहू आता तूआ ईल तोपर्यंत मी बोलू लागलो मित्रांन
याप वारल का तु
हम्म मण कावा कि
हां
मग काय बाकी म्हणलं?
बाकी काही नाही बाबा आता निवांत झोपात- ज जवारित आहे बा
हा हम्म हम्म
अ न हडजितरल यागवरी मेत्सक हगो
हा आर की काही जेवण नाही काय नाही मग काय होणार आहे काय हा जेवणच नसल्यावर काय
तु सणाव
हम्म
अवघड कंडिशन इथं हाॅस्टेलच आमच्याकड लय -लय चांगले आहे रे हेच्यापेक्षा म्हणजे च्या किती- पट्टींन चांगली हाॅस्टेल आहेत ते पण एवढ्याच पीसमधी हॅलो
हा.
हॅलो.
बोल की.
अरे आवाज येते काय
यायला ना बोल ना
म्हणजे याच्यापेक्षा एवढ्याच वीस मध्ये कितीक पट्टी चांगली हॉस्ट्रेल आहेत.
एवढंच पैसे तार संभाजीनगरला भारी आहे रे
तेच ना इकड काही इठ बाकीची व्यवस्था बरोबर नाही, जेवण बरोबर नाही काही नसत पैशाची पातळी
काय आता हे
पुढ पाहिजे
हम्म.
ते काहीच नाही पाहत ना ते यंत्रीच करावं म्हणलं पण म आताला जीवावर आलं आता सकाळी करू म्हणलं
हो ना ते आभ्या आभ्याला ते कसेन किसन केले ते पहायचे वही द्यायची
तेच करत आता उद्या उद्या परवा उद्या किती ते चौदा पंधरा सोळा तीन दिवसाचा अभ्यास करतो आता बस
आमोल येते शंभर टक्के उद्या येत अमल्या
काय करतो बघ
दोन दिवस राहिले दोनच दिवस राहिले पेपरला शंभर टक्के ऊद्या येते हो ती तिसरा म्हणजे उद्याचा दिवस यायच आहे कान दुसरे दोन हो ना उद्याचा दिवस यायचा म्हणजे एक दिवस त्या लागेल नाही यायला सात सात घंटे ते उगा बोर होते माणूस अन तीन शंभर टक्के येते उद्या आमूल्या दोन दिवस राहिले पेपरला येते रे उद्या आमल्या येत शंभर टक्केे येतो या
पंधरा पंधरा सोळाला ते सतराला पेपर झाला का परत तिथे एकोणवीस ला परत पेपरी हाय
हा.
एकोणीसला परत तेवीस ला पेपर आहे
हा.
त्याच्यामुळे येईल तो
हो का
उद्या अख्खा दिवस पेपर मंग ये येण्यामध्ये जाईल त्याचं
हा मग त्याच्यामुळे म्हणालो उद्या येते की
पाच सहा तास
हम्म.
ये पास पाच तास असल ते तिथून एक दीड तास लागतो
हा.
ती कळड एक दीड तास ये पाच तास परत एक्स्ट्रा
हा.
परत आता हे नांदेड तो हिवाळी पाटी
हम्म.
म्हणजे पस एक लेटरीन असली ते राहते संध्याकाळी सातला इथे पोचतो
हो सात ला पोहोचतेय
मग एकला ट्रेन ला यायच म दहा ला निघाव लागतय
हो दहा वाजता निघा लागतय.
हा.
दहा ला निघले म्हणजे बारापर्यंत आम्ही संभाजीनगरला येतो बारा साडेबारा
हा!
ते मध्ये बस जेवायला थांबते ना त्याच्यामुळ.
हम् हम
टाइम लागतो याला त्या टायमाला. त्या टायमाची बसत आमती जर आम्ही अकराला निघलो ना अकरा किंवा बाराला अकराला. अकराची बस नाही थांबत मग अकराची बस साडेबारापर्यंत बरोबर पोहोचते.
हा!
आणि दहाची बस साडेबाराला पोचते.
हो का!
अतीना सडदा जवस् टाईमल
हम् हम हम.
त्याच्यामुळे.
त्याच्यामुळे राईट.
नाही सकाळी नऊला ट्रेन आहे, त्याला बोलल तुम्ही सकाळी नऊच्या ट्रेन नाही म्हणलं
हा!
बोललो तु मी सकाळी नऊच्या ट्रेन नाही ये म्हटलं मग काय करतो काय माहिती आता.
तर मी बोलतो ना आता काय म्हणते पाहतो.
आणि तू नऊच्या ट्रेन नाही आणि असं वाटतं मला.
हा!
कारण नऊच्या ट्रेनने येतं मला सकाळी सात न्यावं लागतं. सात ते सातला उठ उठणार पण नाही.
हम्!
उठायची सवय आता उशिरा लागून घेईल.
उशिरा उशिरा लागली उठायची सवय आता.
हा त्याच्यामुळे उशिरा उठायला सगळं लागायली बारा वाजता.
हो!
तरी गावाकडे आल्यावर मी कक दर दररोज सातच्या अगोदर तुटतो माझे सात साठ म सव्वा सात याच्या मतच
म साडेसात आठ साडेसात आठ काय,
गावाकडे असल्यावर नाही तर, मग म्हणजे.
मी नव्वद टक्के मी नव्वद टक्के साडेसात आठ या टायमाला उठतो.
आठ वाजतच नाही आम्हाला उठे आठ वाजत.
नाही मझ टाईम्स तो.
हा!
गावाकडे असलो का मी तर इथं एखाद चारला पाच ला सहाला. कधी अकराला कधी बाराला अस इथं काही पिक्चर नाही एवढा.
हम्! इथं तर बारा वाजत किरे इथं काय इथं काही.
हा घरी कसं घरी समजा आठ आठवाजल तरी मी उठतो.
म्हणजे घरी असले की ऑटोमॅटिकच ऑटोमॅटिकचचेव होते डायरेक्ट.
मला नाही येत बाबा. घरात असला की निवांत निवांत तुम्ही टेन्शनच नाही राहात.
ते निवांत झोपते आणि ऑटोमॅटिक सात वाजता मला आणि त्यानंतर झोपच येत नाही.
मी म्हणजे घरी असलो ना घरी का झोपतो जवळपास सकाळी अकरा कधी बारा कधी एक असंच वाजतं.
घरी असल्यावर तर मी तर ल म्हणजे लवकर झोपत लवकर झोपतो मात्र तेवढं बी नाही बा लई असं लवकर बी नाही म्हजे बाराच्या आतच झोपतो.
नाही बारा एक. कधी अकरा कधी कध दहा लाच जाततो मग कधी नऊलाच जातोला तुला
हा.
एकाद दिवस लयच बोरवर असला मग नऊलाच झोपतो नऊलाच झोपलं तरी आठला उठतो सकाळी
हा
आणि एकलाचो तरी आठला चोट होतो
ह हा
आठ त्या नंतर नि उठत आटल्याच बरोबर टाइम पिक्चड
हो का
नाही
तुझ आवर कैल्या मला अजून तीन कॉल करायचं तीस मिनटं बोलायच हम् मग हा हम्म.
तर मला भाऊ पाणी टाकू टाकून उठवतो मला मगं.
हा.
जरा काही एमर्जन्सी काम असलं नाही उठलं.
हा.
हम् काय झारी पाडते मग.
बाकी काही नाही भया बस स्वतः काय कराव. हेच काम आता करायचे ज असे काही घराचं ते उद्या आलं ते येईल मिस्त्री तथला य जरा रायली एक भी
काय करायचं? काय करायचं?
अर ती एक भीत राहिली प्लास्टिक राहायची ते रोजा नाही ते काले आलं नाही परवाारीशी आलं नाही म्हणजे. काल आलं नाही आणि आजही आलं नाही आता उद्या येते का नाही काय माहि
रोजा लाव देती
रोजा नाही ते बराशी नाही घेन घालत ना.
आमच्या बांना भेटत बा वाशी मिस्तरी लो
आरती बराशी नाही म्हणे रोजान करतो म्हणे..
काम थोडं होत का?
आता काम पूर्ण करतो म्ह
ह बरं आहे दिस आपल्या पुरवठा पुरवठाबाज बद्दल
हा.
तसं तर रोजानच परत खाल्लंय मात्र बराशी ना असतं ना तर अक्युरेट काम केलं असतं बरोबर थोडं.
ब्रास न पाचटे किला असत त असं असतं.
फास्ट म्हणजे काय त्यानं तीन चार दिवसात हाणला असता सगळं पण पैसे किती लागल पंधराशे रुप पंधशे रुपय वर असेल.
अ अस पाचशे रुपय रोज हाजार
हम्म.
आपण म असं काम दम्मान करीन पण म चांगलं करीन अस होइल ना
नाही करते काम काही करत नाही बरोबर
य खैती चांगलं करतय काम सगळं चांगलं करतय बराचेन घेतय ती इथ काय मॅटर झालेकी ती करण झाले त्याला लई म्हणजे लय जण येतं करायला
हा तुम माण माणस भेटतारे आमच्याकडे भेटत त्या मूळ अवघड होत
असं झाल मॅटर
आमच्याकडे मजुर भेटूत दि लई अवघड ले
हा
तुमच्याकडे भेटत त होत ऍडजस्ट आमच्याकड भेटत नाही त्याच्यामुळे लईच लईच कठीण ले आती
ह.
त्याच्यामुळे शेती पडीत राहिल प्रवरते पण म्हणते. करला प्रवडत नाय.
हम्म हम्म उग्या बेजाऱ्या नुसत्या.
आ आता ना आपली अवघड हाय परत त्यात मग काय मायनस मध्ये झाला ते परवडत नाही.
हो.
हम्म.
जेवढी होईन तेवढी करायची असं हा
ठेवतो म
हो चालेल चालेल.
आत्ताम